ह हॅलो गेले काय बस
नयाला
होलत
ते मग श जातात
हम्म दोन वेळा ला आलो नग माझा हँंगवा लागलेला सोडकी पावसात भिजते म
दुधू पाहिजे दुधू हा बोलते तो काय करायला नन ना आ
तर झोपव की त्याला थंडीत गार हेझ्यात
त जमा
हम्
कुठ झोपते बाई कसं करायला लागलंय त झोपते काय बघा त्याला फिरवून झोपून
झोपव्हा त्याला ओ जावा ह्याला घेऊन.
अम्. हॅलो.
हा त्याला दाखव काहीतर कार्टून हो.
बोलशील की नाही म्हणल त्याला
हा.
आलाय की हम्. री अग मगाशी ते लावलं दोन वेळा मग ते काय झिरो सेकंदमध्ये दाखवलं. मता
ते काय चालतय सोड अजून पुढं आता तिवरा
हाय तर आल्यात भरपूर भरपूर टास्क आल्यात.
मग तेच म्हणून यातुला म्हणालतो करून घेऊ मचा मोबाईल
भरपूर टास्क केल्यात आम्ही ट्रान्स्क्रिप्शन आहेत आणि काय काय आहे बाई.
ट्रान्स्क्रिप्शन च किती तीन महिने आहेत आता काम आपल्याला
शीजन आहे व्हय.
हा तीन महिने हाय आता काम ट्रान्स्क्रिप्शनच तगळ जाश म
हम्म हम्म. मग मला त्याच्यातनी हे आलंय काही ते ते ज महिन्याच येत नाही काय ते कोकडच.
आलंय होय.
हम बरोबर आता आम्ही काय काय येतंय नेट येतंय फुकटच.
डेटा डेटा हा हा. बरो किती महिन्याच
आ.
किती महिन्याचं काय म्हटलं.
हाव. माहित नाही काग बरे घ्या लागलाय तुझ. काय म्हणलीस?
किती दिवसाचा आलाय म्हंटल ग.
सात दिवस.
मग तुला नेटपॅक मारायला पाहिजे.
नाही नाही आहे की सात दिवसाच असतंय सात दिवसानंतर बघायचं मग
इथ बस हे बाहेर नको ग. चालतंय. मग काय?
असलं तर सगळ सगळीकडन येत नाही तर नाहीच असं होऊन बसतंय.
ह.
काय ह.
अरे काय करायलाय?
झोपलाय बग. त्याला झोपशील कने? झोपून काय झोपून उठलाय त्यो.
जरा झोपलेला गं सकाळी. म्हणून झो पण झालंय ते. त्यज आडमदेनग झालंय सगळं. कवाबी झोप
त्याला तू टाइम टेबल लावली नाहीस त्यज.
टाइम टेबल
टाइम
झोप आल्यावर झोपणारच की त्यो.
आपण तंगवायचं गं जरा म्हणजे हे करायचं त्यला खेळवायला नाही, झोप यला लागलाकने, झोप उडवायचं कुठंतरी खेळायला न्यायचं. काय तर खायला घालायचं खाली ण्यायचं तिकडं. झोप मोड होत्या त्यजी. बाहेर गेलं की फ्रेश होतायचं की मग
हुतंय होय.
मग बाहेर घेऊन जायचं मग. आता झोपवलीस कने बारा-एक पलं तुझी पण झोप होते आणि त्यझी पण झोप होत्या खाली बसायचं गं कुठं तरी
कुठं खाली बसतीस? खाली काय तिथस कि तेवढं
मग झोपायच्या वेळेला तुला पीडत बसत्या मग ते चालतंय?
तुला पण नाही आणि त्यला, मग कामं करत-करत बघत-बघत होतंय तरी
हम्म!
मं कामं झाल्यार मग आणि त्याच्या संघट झी हे करत बसायचं
त्याच्यापेक्षा त्यला बघत-बघत कामं होत्यात. कामं झाली की मग झोपवायचं त्याला तुला पण विश्रांती अन त्यला पण विश म, जेवलीस?
जेवलो बग, तू?
जेवलो. बसलेलं बगत. बघतो टास्क हाईत करायचं.
कित्तुरे, तिनं फोन केल्या जायडीला.
आह?
थोडं वेळानं फोन कराय लावू?
चालतंय गे. तुला किती सेकंडाइत कॉलचे? हॅलो!